हॅलो हा येतो येतोय बोला.
जेवण.
हा.
जेवण झालं का.
जेवण बघा स्वयंपाक करते तू हा. भाजी बनवते. तुमचं झालं का?
नाही माझा मुलगा आजार आहे त्यामुळे स्वयंपाक काज सुट्टी घेतली निवांता.
होय का. आज सुट्टी घेतलीय का हा तेचमही मगाशी त्यासाठी कॉल करत होते. कॉल करू का म्हण तुम्ही काय रिसीव्ह केला ना.
त्याला औषध वगैरे देत होती ना त्यामुळ नाही होत त्याला म्हणलं तर निवांत करायचा वेळ भेटला का?
अच्छा अच्छा तेच की हा मी पण जाते ना बारापर्यंत. म्हण म्हटलं विचारावं हा म्हणजे संध्याकाळी असता तुम्ही फ्री.
हो असते की
हम्म म्हणजे साडे नऊ दहा नंतर केला तर चालतो काय.
हो हो हो चालेल नाही काय अडचण
हम्म हम्म.
रात्री मिस करणार होते पण म्हटलं तुम्ही आल्यानंतर प्रळना स्वय वगैरे असल मग म्हटलं जाऊद्या उद्या करूया. हा हा.
तेच की नाही आत्ताही बोलू संध्याकाळी पण बोलू काय हारं
हम्म! आता किती बारापर्यंत.
हा बारापर्यंत.
बरर फल केन दोन चार होतात कॉल तोपर्यंत मग
हो होतीत की होते दोन तीन कॉल होते तो पण आपले का काय म्हणतय
काय भाजी बनवली
भाजी बनवली बघा भोपळ्याची हम्म दुधी भोपळा तुम्ही काय बनवलंय
मला स्वयंपाक बनवायचा आहे अजून सकाळी नाश्ता झालाय हम्म म्हंटलं आज घरी आहे त्यामुळे मग बनवायच निवांता दुपारीच गरम गरम
हा हा ते तेच म्हटलं आता म्हण मग सकाळी तुम्हाला फोन केला
हा नाही त काय झालं तापला ना अचानकच तापला.
होय का.
हा.
तुम्ही कशी बनवता भाजी भोपळ्याची?
मी कधी बनवलच नाही त्याच विचारलं मी तुम्हाला दोधे कारण. की मी नाही कधी फक्त त्या सांबरला तेवढं आणते मी बाकी नाही.
होय का
हा सम
मी कशी बनवते मते का आपलं चिरायच बारीक आणि आपलं अ हा साल काढून बारीक चिरायचा पाहिजे असला कांदा घालायचा त्याच्यामध्ये परत हे लसूण खोबरं मिक्सरवर काढून घालायचं आणि मुगाडा भिजवायची मुगाडा चालते हरभ्याडा चालते हरबळा हर कशी लगेच भिजत नाही मुगडा कशी मुगडा भिजते हा मग ते लक्षात राहत नाही मुगडा कसे मुगडा लवकर भिजते
हो पाच मिनिटात भेजते या
त्यामुळं काही वाटत नाही म्हणजे पटकन भिजते आणि कुकर लावायचं न तरर कढईत करायचं छान होतं बघा
हो हा आता मी कर कारण की कसं नाही ते अं कधी आणला पण नाही खाल्ला पण नाही कोोरांना फक्त त्या ह्याला सांबर मध्ये टाकल्यान सांबर छान होतं ना
हा बरोबर आहे मग तुम्ही काय तुमची काय स्पेशलिटी मलाही सांगा की
चहाची रेसिपी सांगू का चहा ह्याच्यात ना बडीशप टकरीचा चहा छान होत
चहा म बडीशिप
हा काय करायचं दूध आपण दुध पहिल्यांदा गरम करायला ठेवायचं पाणी दूध जेवढं लागेल तेवढं
हम्म
आणि बडीशेप टाकायची आलं टाकायची आणि एक दोन तीन मिनिटं चांगलं उकळून द्यायचं
हा
त्यानंतर मग साखर चहा पावडर
मग बडीशेप किती घालायची का अंदाज
थोडीशी आपली थोडीशी नॉर्मल आपली हा
ल तर थोडीशी अस
थोडेच घालायचे अगदी चिमटभर असे बसल चिम सायला एवढे घालायचे नाही नाही नाही आधी बडशाप टाक नाही तर आलं टाका काही पण अ हा दूध उकळून घ्यायचं चांगलं
हम्म.
नंतर आलं घालायचं आणि नंतर थोडीशी बडीशाप घालायची नंतर चांगलं उकळवायचं. आणि नंतर मग साखर चहा पावडर टाकली तर चालतया.
होय का?
छान होतं मस्त होतं.
अरे वा! करून बघती की एकदा छानय, तु
अ एकदा बन
हा, हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! आवाज येतोय? हॅलो ताई!